हॅलो
हॅलो
हम्म बोल
बोल
काय म्हणाल तस तू
काय वाट नाही पाच हजार आले ते होते ते
ते अजून यायचे आहेत
हम्म.
आता पप्पांच्या बड्डेला मी ड्रेस घ्याव म्हणा
हम्
प पा स्नी
हम्म
आता मोरणीच सेल आलाय मग दोघीसनी साड्या घ्याऊ म्हण
हम्म
मग झालंच की संपलंच की पैसे
श
तुला नाही काय देऊ बाई
मला बी साडी घ की एक आहे
ह आणि मेघाय क रू
तू लावसाला पाहिजे
तर आम्हाला लागत नाही कपडे
आणि त्या दुधीच मी घ्यायस म मला नकोय
हम्म घेतो की एक लाग ते एक पंचवीस तीस हजारचा जॉब
ते क लागल क्हा लागेल गी
मग आता फ नऊ दे तेव्हा लागणार
काय?
बीकॉम तर कर
हम्म. कधी कम्प्लीट व्हायचं बघ ते.
हम्म तुझ्या बड्डेला काय घेणार?
माझं काय? झालं की माझा बड्डे.
हम्म. काय
उशर मागच्या महिन्यात.
हम्म. सांगा जा कुणाला ते
कोणाला सांगू? मी खरंच तर
ए तेरा तारखेला हाय नव्ह? आज तुला उद्या बडे तुझा.
कोण सांगितलं तुला?
मला काय माहित नई व्हय.
हम्म. झाला बाई बड्डे माझा मागच्या महिन्यातच.
तीन तारखेला
आ?
किती तारखेला?
झाला किती कितीतरी हाय तारीख एक महिन्यातली एक हाय.
हम्म. मला का माहित नई व्हय तेराला तुझा असतंय, मग आणि पप्पांचा बावीसला असताय तो.
बापरे रे! कोण झोपलाय ह्यो? खोकला काय खाल्ला? कीड खातय ग ते? खाल्लं मटण. मटण खाल्लंय व्हय. झोप आता झोप मग. इथं झोपला तू पड मग मगाचन का बसू गेलीस. परत ते पप्पा झोपला काय नाही? काय मी यायची वाट बघालतीस? बघ की मी पडाय आल्यावर आल्या लगीच पाटण माझ्या
प्रवास करणार हाय ती झुपू दे गप बस रातभर.
माग ती आणि कव्हा उठत्या कायम झोपत्याच ती. तिला झोपूच देऊ नको रे तू. हा. पुसताना पुसू दिना झालंय. हा. नुसता पडतंय जवळ येऊन अंगाप जवळच येऊन झोपतोय नुसता.
अंघोळ घालीत राव्हा की त्याला.
करून घेत नई.
गरम पाण्याची घालायची जुनी.
गरम पाण्याची नव्हं पाणी बघितलं की चार हात लांब हुतंय.
अ धरायचं एकट्यानं आणि एकट्यानं घालायचं.
हम्म. वरबडतंय बाई. काय घाण नसतेय सोड हा पांढरं शुभ्रच हाय.
काय झालं?
काय घाण न्हाई गं कुठं घाणीत तेन जात नाई. खरं मटण खातंय त्यानं मला घाण वाटतंय. घाण नाई गं तो.
हा.
स्वच्छच असतोय, कुठं घाणीत तेन जाईत नाई जागा स्वच्छ बघून बसतोय. हातरूनातच झोपतोय. बस तान बी काहीतरी खाली पाहिजे, जमिनीवर बसत नई.
हम्म.
खरं मटण खातंय, त्यानं घाण वाटतेय ते. आता तिच्या जवळच झोपायलाय बग
काय?
तुझ्यासारखी सगळी बामनाची पाहिजेत म्हटलं
होय
हम्म
स्वच्छ नकत
हम्म ते काय ते तुम्हाला धरून बसते मटण खालेलं
णार गुळ करत मी काय नाही घांटलं म
हम्म घालायचं तुझ्या संकट म्हणायच
हम्म लय भारी झोपते शान पण लय आहे
् चिऱ्या घेते की नाही त्याला
अससत की घेतो की
गड म्हठली की नाही म नाही तरुझू
हं
मॅडम उठली की नाही म्हटलं
नाही अजून आत्ता झोपली आहे
भांडी गवा कायची किती
आता घयच गे नंतर पाचला
साडे
साडेपाच वाजले
म
घासायचं आता काय काम आहे जेवण पण हायचं आता
हम्म तिला शाकाहारी खाऊन जा म्हणून सांग
ते खायलाच नाही मटन
का
कस देवाला जाणार आहे आणि मठण खात खाऊ दे
तेच म्हटलो ग स साकाहारी खा म्हणून सांग म्हणून
होय शाकाहारीच खाल्ली ग ती
का चिकन मटन खाल उद्या जाऊन विठला पाया पडेल
ह् ते एवढ करळतकला
हम्म नळ्या वाडत नळ्या वाडत उढत
अता कशला खयल ग
हमं
च करतात
एकादच पकडते म्हणे
हम् पडते आता कायमचीच पंधरा दिवसाची
कायमच पकडा न
वर
काय खातेय ग म साबू बी खाेत नाही
खातात की साबू खा ना तर
तिच होते म्हण त्यान आणि आता काय आता कसं खायला
अ मग काय खाणार दिवसभर
हम्म
खात संध्याकाळचं जरा भात तेवढं खाती आहे
हम्म
कोण घर बनध
हम्म
साईड ला कोण घर बांधले काय
वय
हो हो हो आमच्याकडे बी बांधालत बाई
सगळीकडें घरच बांधायच आहे
त्रग गोब वरती आता त रिकामी जागा होती सगळी भरली तीन बंगल झालीत आता
एकदम
काकीच्या साईडला होती की जागा
तेवढ्यातच
होय अजून तीन प्लॉट आहेत तीन म्हणजे दोन झालेल्या पूर्ण आणि तिसरा आता बांधायला हवाय
कोण बांधलं ग
कोण काय माहिती बाई कोण आधीच बागवान लोक घेतलेलं होतं
श्रेयाचं आणि घर सोडलंय नाही तुम्ही
ह हो उशर
खुटा आहेत त का तर राहायला
मिस्त्री कलीत कुठं राहिल्यात बाई
हम हम
तिचीे सासूवीन राहिली आहे तिथं ती सासू तिचीी मग त काय भाड्या रा दे जावेद ती भाड्यानच होती की ग वरती त्या मास्तरच्या घरात
त्यांच्या घरात होती ना
हो
हम्म
मग ते तिच्या घर शेवट तर तिच्या्या घरात राह नक होत
हम्म
का काय झालंय तिला आणि
मग तिन जत राहिलं हवा झाली आता ठेवते गोडद धुततेत
हम्म
म ती दोघं राहिल्यात तिथ
बारक्या पूर्गेचे लग्न आहे ना
झालं की
हम्म वर कोण आहे मग
वर कुळय
आणि ते बरग काय करते ग
काय माहीत नाही का मला काय
आवटच करू
शिका लागले का सर काय शिकाले काय माहत नाही मला काय
हम्म
कुठं बाहेर असते ते इथं नसते.
हम्म कोझ भाई
हाय की
ह मोजत काय मोजा आहे बी मोजून दमल एवढी आल्यात आता.
वय
आणि पहिल्यासारखी आयल्याग का
पहिल्यासारखेच वाटते एवढं काही वाटत नाही असतात त्याच्यात फरक
हम्म पैसा काय भावान कमी झालाय म्हून तर कॅन्सर कमी झाला माहि
हम्म मी काही जातच नाही ब आता बंदच केलं.
का?
नाहीईच बाई जायलास नाही कुठ
हम्म जायच घे आई काय करते?
आई काय घरातच की
हम् चालते फिरते का ग नाही?
घरातल्या घरातच की
हम्म
बाहेर जात नाहीत लय.
हम्म
तेवढंच नाही ब मी बंद केल आता दोन तीन वर्ष कुणाच घरला जाई ना.
हम्म
त्यांच्यात पण नाहीच.
हम्म
आणि टाइम कुठे असतो ग कॉलेज असलं की आठ ला गेलो की पाचलाच येते मी.
ह खरं बाजारातून जायला बोलवत म काय म्हण
नाही बोलवत नाही तर आता आता ते आजूला येऊन राहिलेत ना
हमं